हॅलो.
हां बोला.
नमस्कार.
हा नमस्कार.
काय करताय तुम्ही?
काय नाही मी बसलेली.
बरं, बसून काय करताय?
मी का मेहंदी काढती.
मेहंदी कशासाठी कोणाचं लग्न आहे?
अच्छा, तुमचं तुमचं लग्नाचं सामान वगैरे घेतला गेला का?
मग, घेतलं गेलं ना.
काय काय घेतलं?
अ काय-काय वस्तू लागतात त्या
काय वस्तू वापरता तुम्ही?
आता काय वस्तू वापरते आस
हां.
हम्म.
काय सांगु ता?
वस्तू तुम्ही वापरता एवढा काय विचार करता. ते सांगायला पण विचार करता का?
हा मग आता सांगायला जास्त नाही वापरत थोडशच वापरते.
बरं. चांगलंय कमीच वापरायचं सामान.
हो.
हम्म.
काय नाही. काय करताय तुम्ही?
मी बाळाला दूध पाचते.
हो का? हा आत्ता उठलं का बाळ?
नाही झोपलेला आहे. झोपता झोपता दूध पितोय तो.
हो.
हम्म. फारा आगाव पना कराय लागला तो आता.
हो का? हा. दुपारी काय जेवण केलं होतं तुम्ही?
गिरकीची भाजी
हो का? हा.
तुम्ही काय केलं?
फ्लावरची भाजी
बरं कोणत फ्लावर?
फ्लॉवर नाई माहिती?
कोणत फ्लावर?
म्हणजे?
कोणत फ्लावर अस
फ्लावरची भजी नाई माहिती का? कोणत फ्लावर म्हणे
दोन कलरचे येतात ना फ्लावर? एक पांढरा येत, एक हिरवा येत.
ते ग्रीन वालं नाही पांढरं
बरं.
हा ते फ्लावर थोडी असत ती ब्रोकली असते ना.
अच्छा पण कोणी पण त्याला फ्लवरच.
नाही फ्लावर नाही म्हणत. आपण जे घ्यायला गेलो तर ब्रोकोली सांगावी लागते तेव्हा देताना ते आता मग काही ना ना माहिती नसतं म्हणून ते तस म्हणता.
हा नाही ते मला पण नव्हतं माहिती कारण काय ना मी खूप कमी शिकली मी फक्त तर पाचवीच झाली माझी
हो का?
हो म्हणून मला सोस नाव नाही समजत कलर पण नाही समजत कोणत्या कलरला काय म्हणत.
हो का?
हो
हा.
काय करता बाई आमच्या माय बापांनी काय आम्हाला जास्त शिकवलं नाही. तेव्हा पैशांची तंगी होती ना
हा त्याच्यामुळे
हो मग आता पस थवा येतो मग आता एवढीच अपेक्षा आमच्या बाळांने चांगलं शिक पाहिजे चांगलं पुढे कमवलं पाहिजे आम आमच्या नाही झाली मग आमच्या बाळाच्या हऊसमुस करतोय आम्ही हा.
हो का
हम्म काय म्हणता तुम्ही
काय नाही चांगली आहे काय?
होम.
हो
तुम्ही काय करता तुमचं लग्न बिघ्न झालंय का?
हम नाही नाही झाला अजून
मग आता कधी करणार तुम्ही मतरे झाल्यावर करणार का?
नाही पुढच्या वर्षी
बरं पुढच्या वर्षी योग राहतील की नाही लवकर करून घ्यायचं.
हम् आता होईल तेव्हा ना
होईल तेव्हा मुलींना भरपूर स्थळ येतं कसं काय होईल तेव्हा
हा ते हाय पण मग तुम हॅलो,
हा बोला ना
काय म्हणता तुमचं बाळ किती महिन्याचे आहे.
ते चार महिन्याचं आहे माझं बाळ
हो का जास्त जागा वशल मग
खूप जागोह आहे त्याच्या पप्प सारखं.
तुम्हाला
एवढा त्रास नाही देत.
हा
पण सू झाली शी झाली की मग रडतो मग त्याला कोणी न कोणी बोलायला पाहिजे.
हा खेळयला हम्
लाला नस न का मग लागतो रडायला.
होओ
हा आणि मग मी एकटे येऊन जाते तर मग फार दग दग होते माझी
हो सांभाळायला.
हा. मी खूप थकून जाते. माझे काम पण होत नाही वेळेवर.
हा. मग थोडं मोठं झालं का? मग काय नाही.
हम्म. माझा स्वयंपाक पण- फार उशीरा होतो. कधी टाईम वर जेवण होत नाही म्हणून माझी तब्येत खराब होऊन चालली आता.
होय का? मग करून घ्यायच. लवकर. असं जवळ- टाकून द्यायचं आणि लक्ष पण असतं मग.
नाही मग त्याला बडबड करायला लागते. तो तसा राहत नाही तो खेळत नाही. ह-
असं -
तो अजून खूप छोटा आहे. त्याला हातात धरता नाही येत वस्तू. मग- त्याच्या हातामध्ये खेळणी दिली कि, खुळखुळा वगैरे तर तो तोंडाला मारून घेतो.
तेडी. घेऊन घ्यायचं आणि असं त्याला बसून द्यायचं त्या टेडीला समोर
हम्म.
अं.
तेच करावं लागेल आता तुमचं ऐकून.
म बाळाला असं वाटत की कोणीतरी हाय बुवा असं.
हम्म. तुम्ही किती गोड हसता हो! असं वाटत ऐकतच राहावं तुमचं हसणं. हो.
काय?
ह काय म्हणता बाकी तुम्ही? तुम्हाला कसा मुलगा हवाय लग्नासाठी?
आता-
नाही मग, असल असेल कोणी ओळखी मधे तर शोधून देईन मी. चांगलं स्थळ आल तर, हा. चांगलं- स्थळ आलं की सांगेन मी.
हो. मग सांगा ना.
हम्म. हल्लीला कसं मुलगा चांगला पाहिजे. व्यसनी नको पाहिजे. निर्व्यसनी पाहिजे.
हो.
ह. प परत आधीच वाईट काळ चालू आहे मुलांचा. का मुलं कशी वागता? हम्म. म्हणून विचारते तुम्हाला कसा मुलगा पाहिजे? - मग तसा शोधावा लागेल.
कस पाहिजेल असं? चांगला.
चांगला तर प्रत्येक जण म्हणत. पण त्याच्यामध्ये काय, गुणधर्म काय पाहिजे?
आता वागायला चांगला पाहिजे समजून घेणारा पाहिजेल असं. हम्म.
चांगलंय.
हम्म. तुमचं लग्न कधी झालं?
आमचं लग्न, आता चार वर्ष होउन गेले लग्नाला.
हो का? हा. तुमचं काय चाललं?
आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे.
हो का? हा.
सध्या झोप वगैरे काहीच नाहीये. व्यवस्थितच म्हणावं लागेल.
हा. मग काय आता? बाळच लहानये. हा हम
तू मला समजेल तुमचं बाळ झालं की कसं असतं
हो का लग्न तर होऊ द्या लग्नाने
हा मग तुम्ही असच थोडे राहणार लग्न तो होईल बाळ होईल
हा ते हाय ओ
हम्म
हा
चांगला चांगला नवरा मिळेल
हा मग
तुम्ही एवढं गोड असतं तुमच असं ऐकूनच नवरा चांगला भेटून जाईल
हो का काय माहिती आता कसा भेटतो
नाही तुम्ही चांगले तर चांगलंच भेटेल तुम्हाला हम्
हा हा
काय झालं?
काय नाही
बरं तुमची आई वगैरे कशी आहे तब्येत वगैरे कशी आहे सर्वांची
चांगली सगळ्यांची
हम्म हम्
हो का तुमची
आमची पण ठीक आहे सर्वांची हम्म आमचं बाळू उटेल आता नाही आता तरी कुनमून चालू आहे त्याची मग एकदम रडनं फोडेल तो
हो का
हम्
ए टेऊन गला इथं एका पार्ट मध्ये काय नाही मग बोला
काय झालं
काय नाही तिकडं होतो होतो
हा हा आमच्या बाळाचा आवाज ऐकू येत असेल तुम्हाला
हो मग येतोय ना हा
झोपून उठला तो मध्ये मध्ये उठतो मध्ये मध्ये झोपतो
हो का
ह
आवाज येतोय ना रडण्याचा थोडा हा
आता बसला शांत आता परत दूध पितोय
हो का हा काय नाही मग लक्ष द्यायचं बाळाकडे
फार गरम होत त्याला गरम थोड पण सहन होत नाही आतापासून
पडतय पाऊ तर नाहीच ये
बघा ना पाऊस पडला पाहिजे
हा आता काय पावसाळ्याला किती दोन महिने होऊन चालले तरी नीट नाहीये काय पावसील
हम्म लोकांचे वर्तणूक खराब झालेली आहे लोकांचे पाप वाटतंय म्हणून पाऊस पण येत नाही म्हणून देऊ पाऊस पाडत नई
हा ते पण आहे
हम्म
हा
आम्हाला फार गरम होत तो तो माझ्यावरच गेलेला आहे त्याला थोडं पण गरम सहन होत नाही.
हो, का.
हम्म. रात्री पण कुलर चालू केला का अंगावरून अथरून फेकतो तो.
हो, का.
हम्म. त्याला मोकळ आवडतं.
आता फॅन लावून द्यायचा ना.
फॅन चालू आहे. तरी पण गरम होतय. ऊन पडतय ना, बाहेर खूपच. पाऊस येत नाही.
हा. थोडस. काय नाही मग.
चालेल मग. तुमच्याशी बोलून मस्त वाटलं. धन्यवाद!
मला पण खूप छान वाटलं. तुमच्या सोबत बोलून. लवकर लग्न करा. आणि आम्हाला पण बोलवा.
हो. शोधून ठेवा.
ठीकय, चालेल.
ठीकय चालेल.
घ्या काळजी.
हो. तूम्ही पण.